आवाज हा येतोय काय आवाज?
हा येतोय येतोय.
मगा तुम्ही केला पण आवाज इना फिर.
हा काय आल पाऊस चालू हाय ना त्याच्यामुळं नसल आवाज येत.
हा आवर. आता मग वा आलं काम आवरलंय मग बसले होते म्हणलं मग करावा फोन.
हा हा मी घेतल होता होता लावत होते पण इकडनं काय ते कम्प्लीट दाखवतेत रेडी काय हाय ना.
हा कधी कधी असा आवाजच येत नाय ना.
हा आवाज येत नाय, झाला का जेवण?
हा जेवण झालं तुमचं झालं का?
आमचं जेवण झालंय चालू हाय आता आराम
हा काय काय काय भाजी केली ती मग आज
आज घातली होती डाळ, कोबीची भाजी, चपात्या भाकरी.
हा
हा पोराचा आवाज नाही शाळे दिला पाठून चालू हाय आता आराम
हम्म
हा पाऊस कस हाय
पाऊस लय आमच्या वारा पाऊस कुठंत वाराच पकड रातपासून
हा का पाऊस नाही का मग?
पाऊस कमी आहे पण हवा खुप की
हा हा
तसा पावसा येतोय पण मग वाराच लय ना
हा ना इकड आहे बी येतोय राव रावताका येत
हा
ह
माझ उद्याचे दिवस सांगेलच हे म्हणतात.
हा ना थोड मग.
हम्म
झालाय का काय काम करायच होते ते.
हा ते भेंड्या निेंदत होते पण मग निंदा गेला का मग पाऊस येतोय.
हा एर दडपून जातय पाण्यामधी.
हा आन ते उघाडला का वाटत त्याचा आवाज येतोय लगेच पाणी येत मग कामही होत नाही.
हा काय काय लावलय.
भेंड्या लावल्या थोड्याशा थोडीशी गुवारांनी लावली आण एवढी नाही होत पण मग झाली तर झाली वजेच
हा हा भूई मुग असल.
हा भुईमुग मग थोडासा केलाय परत ये हो ते वाल हम् वाल आहे थोडासा हा
हा हा गोडवाले येत आहे पण होतय मला होतय होतोय पिवळा पडून जातोय.
हा नाही नंतर मग होतोय झालं तर
हा हा नंतर बघूया.
हा या पाण्यान थोडासा हे होतोय पाणी वाढलं का म्हग चांगला होतोय.
हा चांगल पाणी भरलाय होईल तवर हा घेवढा आताच लावा लागतात नंतर गोडवाला नंतर बदममध्ये लावा ला होता.
हा
हा
हा मग एवढं लावलंच मग त्यालाच थोडं थोडं खाकर लावायचं काम झाले.
हा ठाकर नाही लावलं तर होती नाही. खालीच त्याच यल वरगेला का मग चांगलं होतं.
हा म तेच ना मग. नाही त मग मांडव करायला लागत. म्हणजे मग ते जे जे माणूस मांडव करीत चालल तेथे जातच जातेच ना यल.
हा तिथं जागाय काय? घराजवळ?
हा घराच्या शेजारी जागाय ना.
हा हा म्हणले रांनात का?
नाही म्हणजे रानातच राहतोय ना आम्ही. हा मग शतामध्येच राहतोय मग.
हा ना. हा हा विकायला नेतात का घरीच?
नाही घरीच खायला.
घरीच खायला.
हा.
काकड्या लावित असतील ना तुम्ही?
काकडाला लावितो पण आता काकड्याच होती नाही. पहिल्याला व्हायच्या.
थोड्या राहता का?
हा लई राहते तन. आता आता होतीच नाही.
रस्त्याने विकायची ना नपणी
हा.
लईन जातेत घेऊन.
हा मग लय जात्याती. पण मग मी लावल्या होत्या. पण काही काही उगल्या नाही. मग काय झालं तेल काणू?
बि नवत ठे, बि नाही ठेवती का मग तुम्ही?
बी नाही ना मग, ते असंच होतीस नाही ना एवढ्या म ते काय एक दोन. आलेका ते खाऊंन घेतात पोरा.
हा, हा. काय काय? हा. पहिल्यासारखे नाही होती आता. पहिलेले लई राहायचे खातोडा राहायचे बाजून. आता खातोड काही नाही राहत्या. ह. पोरगी, घरीचे का आज?
हा आज नव्हती गेली कॉलेज ला. पाऊस आला होता ना.
हा ह.
म णवता लावला. म्हणल नको जाव मग.
रोज जातेय.
रोज जाते. पण मग, या असा पाऊस असला का नाही लावीत.
हा हा पोरग्या कुठं जाते शाळेत?
तो वागेरला जातोय.
हा ना. लांब पडतय ना, तिडुन देववाडी वरुन म.
हा लांबच पडतय पण मग, त्याला म्हणला नको जाऊ तो कायच.
हा शाळा नाही दुसरी इकडं. म्हणजे दहावी पर्यंत ना. ते. दावीपर्यंत. हा. ह. आवाज गुतत गुतत याय लागलाय.
हा पावसामुंळ हा आता येतोय.
हम्म.
हा,
काय.
मला परत
हा आता पोरना साडेपाच. अ पाच सव्वा पाच साडेपाचला सुट्टते सव्वा पाचला जाते आणायला.
हा,
सकाळची जमतं नाही या फोन करायला बी. काटाळची बी हा आन. परत तिकडून आले का मग त्यांचे घरात पाणी संध्याकाळी पाणी येतंय.
हा आ,
त्यांचे कपडे काढ रे घाल हे कपडे जेवायचं असेल तर जेवरे.
हा दोन पोरय का.
हा दोन्ही पोरग हाय.
हम बरं मग कितवीला हाय शाळेत.
एक पहिलीला आहे आणि एक चौथीला हाय.
हा हे बारीकच.
मग बारीकलेत मग त्यांचा आरडा वरडा. हा आणि मग काय पोरांच चालूच राहते.
हो,
मग. काय नाही मग सकाळची क्लास ला जातेत सकाळ. हा क्लास हे लावलेला सकाळी अ आठ वाजता उठ''--'' दे का मग नऊ वाजता तयारी करून पाठवाय लागते. मग अकराला येत्यात परत ती''--'' आले का लगेच जेवायचं बारा वाजेपर्यंत.
हा,
लगेच तयारी करायची लगेच निघायचं साडेबाराची शाळा.
हा,
आन मग. एक-दोन वाजे शिवाय दोन वाजे शिवाय आवरतही नाही माझ्याविना.
हा आ,
मग तेच करतं करतं आ त्यांचं.
मग आ हा मग आता आवरल मग बसला असेल जरा टाइम.
हा आता आवरले आवरून बसला का मग. निवांत राहतयं जरा.
हा मग काम असलं का मग आवरायचं मग. कधी होईल कधी होईल आहो.
कधी होईल वय हा मग जेवलाय का.
हा जेवण झालं.
आता दुपारही होईल‌. ‍‍‍‍‍
हो दुपारचं झालं.
दुपारचंही झालं का?
हा, एक वाजताच जेवलो. हा, तुम्ही नाही दुपारची जेवती का?
दुपारी पार तीन-चार वाजता जेवते. पण भुक लागतेय ना? हा, लेटच राहते कवा पहिल्यापासून आम्हाला सवये दुपारची कवाही जेवायची. हा, जेव्हा भुक लागली तेव्हा जेवाय
मग आलं काय मी जव भूक लागेल तेव्हा घेते जेवून मग किती वाज
हा, आम्ही जेऊतो ना, पण आता माग पण बरोबर बारा वाजता जेवले
हा.
आणि मग पोर काढून दिन थोड्या वेळा ना जेवल आता.
हम्म.
हा, आ मग हा, हा, काय नाही करमत आहे, करमायला नाही आता थोड्या वेळानी पटक्यान टाईम होऊन जाईल.
हा.
हा, काही नाही आता जरा टाकय हा, आवण्या नाही आला अजून?
आवन्या आता मला झाली का मग येऊ. आता रविवार पासून वेट कि नाही. एकादस, नाही जात मग इड पवारांच राहतय.
हा, हा. हा म, पंढरपूरला ना लोकच देता का हा, पोर करीत असंल ना?
तरी ते पण मग, आता वाटत नको आता. त्याच्यामुळ नाही जात, हम्.
हा, पोर मोठी पोर स पोर असली मोठी का मग, काळजीच राहते.
हा, मग काय दुसर ते हा.
हा हां.
दुसरीला कॉलेजला जायला लागत, आवरून द्यायला लागतं लवकर.
हा, हा.
पाचलाच उठाय लागतय, लवकरच झाला तर सहा वाजताच निघून.
हा ना, सहा वाजताात बस कुठ
बस इगड्, हा मडंयी गावला राहते ना बस उभी.
मग तिथून पाय पाय का गाडीवर नेऊन
नाही मग इडून गाडीवर येऊन सोडायला लागतंय.
हा, हा.
चिडून जाते बस, तर बसला कधी भरेल, असली का थांबत नाही निघून जाते.
हा ना.
मग कधी कधी बस निघून गेली का, नाही गाडी भेटली. तर या लागतय फिरून, हा.
तो गेला ताय.
हा बस व आली काय करतेय त्यांनी माहिती यांचा पास राहतोय मंग. भरेल असलीं का थांबवती नाही हूं.
मशी काय, आता पकी पासाने आले आमच्या क.
आमच्या क लयी काळा होऊन आला हे. राऊ, राऊ लयी जोऱ्यात येतोय, रात्री त लयी पडत होता.
हा आमच्याक बी रात
हा ना इकड हवाबीवा नाही पाऊसच येतोय. ह गरजत आहे तसा काही थोडा, थोडा.
गरज तो का?
हूं गरजतो हे इकंङ थोडा थोडा पाऊस.
ह इकडं नही गरज त आता.
हा हा!
मंग म्हणलं पाऊस उघडलाय कसं काम आवरीतय माझ बाहेरच.
हा मगं अक्का उरकत, नाही केला त त्याची वेळ निघून जाती.
हा आण आता आवनि घे यची असली का मंग पाणी येणार नाही मग बघा.
हा तिकडं एक तर माळाला हेत ना तिकडं वावरं.
हा एक आहे वळाच पण एवढंही नाही, आहे वळाचं ते.
हा तिकडं माळांंना इकडं हाथनी कडून तर पार इकडं. मुंडेगावं च्या इकड कंपनीकड तर तिकड तर पार वाळून जात्यात नाही कोरडे होऊन जात्यात.
हा तिकडं वाळून जात्यां, ती पण आमचं शेत तेवढ्या तिकड नहीये एवढ्या लांब.
हा ना!
हं!